हॉलो.
हा बोल की.
हा आवाज येतोय. हम्मम् चहा झाला.
तुझा.
नाही अजून काय.
काहीच नाही आलीच नाहीस. की ग उदय नरेश् वय य य येऊन जा मग.
हा हा तेच म्हटलं बघू तुझ्याशी जरा काहीतरी बोलायचं होत.
होय बोल की ग.
आपल्या आपल्या भारतात तुला भाषेचं महत्त्व माहितच आहे की हम्.
प्रत्येक भाषा यायलाच पाहिजे आणि आपली.
व्हय मराठी भाषा आणि आपल्या भाषेत कस. जगातील सर्वात मोठी भाषा आहे ना आपली. विवि विविते नटलेली आहे परत दर किलोमीटरवर दर किलोमीटर आपली भाषा बदलल्या.
होय ती कशी जशी आपण वळवल तशी वळत वळत जात्या होय. होय होय.
बरोबर आणि भारतात कस आपल्या भारत मूळ म्हजे.
म्हणतात. आणि आता तू हा आणि तू आता कुठल्या पण भागात जा. ना आता तू आपल्या भागात आपली ही कोल्हापुरी भाषा ती पण जरा वेगळी पडत्या तो आता कोकण कोकण मधे जा तिकडची वेगळी पडत्या जळगाव जळगाव नांदेड. सोलापूर ह्या भागात गेलिस किती भाषा वेगळी पडत्या पण कशी मराठीच भाषा.
मराठी भाषा त्यात आपली संस्कृती वारसा
होय. मराठी भाषेमध्ये विविध प्रकार आहेत असं, भाषा हा.
संस्कृती इतिहास मुले ह आपल्या भारतात जतन किलेल्या आहेत आपण. विविधता एकता वेगवेगळ्या भाषा बो आपल्या म्हणजे जग आपल्या भारतात येऊन राहिल्यात. हा हे जगाच मोठ आपलं वैशिष्ट्य सिद्ध करून दाखव आपल्या आपल्या देशानं. हम्म, परत समृद्धी साहित्य ज्ञान आपल्या भाषेत मिळते.
आता जर म्हंटलीस बाहेरच्या देशांमध्ये जास्त करून इंग्लिश आणि हिंदी बोले जाते तस आपल्या आपल्या देशात नाही आपल्या देशात असंख्य भाषा बोलल्या जातात वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलेल्या जातात म्हंटलीस तर इंग्लिश पण बोलतात हिंदी बोलत्यात, उर्दू बोलत्यात, संस्कृती बोलत्यात, आपली मराठी भाषा बोलत्यात अशा भरपूर भाषा आपल्या
भाशेत आहेच की भरपूर. परत आता प्राचीन ग्रंथ आहेत, भारतातली संस्कृती, तमिळ तमिळ आहे प्र प्रकृत यांसारख्या अत्यंत भाषा आपल्या भाष म्हणजे वारसा आपल्या भाषेत परत वेद, उप वेद आणि महान महाकाव्य, ग्रंथ आपल्या भाषेत आहेत.
होय मराठी भाषेतच लिहिलेले आहेत. संत हा ब अनेक असं संत होऊन गेलेत त्यांची पण भाषा संस्कृतमध्ये स्मर मराठी भाषा होती हा.
संत साहित्य मराठीत, संत ज्ञानेश्वर आहेत. आपलं संत तुकाराम, परत हिंदड कुबीर, परत तुळशीदार, हम्म, असं संत भरपूर आपल्या भाषेत होऊन गेल्यात.
आणि त्या सगळ्यांची भाषा म्हणाय गेलं तर संस्कृत भाषा जास्त होती. मराठी भाषा पण जास्त होती जास्त भाषा बाहेर च्या नव्हत्या पण आपली ही मराठी भाषाच जास्त होती.
आपल्या भारताच्या राज्यघटनेत बावीस प्रमुख आपल्याला दिल्यात म्हणजे भाषेला अधिकृत दर्जा दिला देण्यात आलाय आपल्या भाषेला.
मराठी भाषा ही सर्वोच्च मानली जात्या.
त्री भाषा सु आपल्या भाषेत हाय शिक्षणाच्या पद्धती वेगवेगळ्या परत आता, हम्म मातृ भाषा आपल्याला जास्त दिल्या मातृभाषा हिंदी, परतांंत्र भाषा इंग्लिश मेळ करून त्या आपल्या भाषेत शिक्षण दिले आपल्या आपल्या विद्यार्थ्यांना.
होय‌. हा त्याच्यामुळ आत्ताच्या पोर आणि आता म्हणायला गेलं तर जास्त करूनर इंग्लिश शिका म्हणतात पण जी आपली मातृभाषा मराठी ते ती बारक्या पोरना यायलाच पाहिजे, हा. त्यामुळं असं पण म्हणजे कोणी म्हणायला नको की इंग्लिश भाषा ही यायलाच पाहिजे जी आपली भाषा आहे मातृभाषा मराठी ती सगळ्यांना यायलाच पाहिजे.
तर ते इंटरनेट आपल्यात हाय तंत्रज्ञान ह्या भाषेमध्ये आपल्याला उपलब्ध करून दिले.
होय आणि कस ए आयचा जमाना आलाय त्याच्यामुळ कस अ हे इंग्लिश भाषा जास्त मानली जात्या, पण आपली प परंपरेन आधीपासून येणारी भाषा म्हणायला गेलं तर आपली मराठी भाषाच
आपली भाषा कशी आहे? आपल्या देशापुरती मर्यादी आय, इंग्लिश भाषा पसरत गेलेली आय.
गेलेली, हा ती कसं इंग्रजांच्या काळातन आलेली भाषा, ती इंग्लिश भाषाय ती काय कोणी तयार केलेली अशी नाई आय, मराठी भाषा कशी आधीपासून अस
आधीपासून असलेले आणि आपल्या संतांनी आपल्याला ती भाषा प्राप्त कर म्हणजे असं जास्त संस्कृत करून दिल्या, हा
त्येंच्यापासून
हम् भाषाय ती त त्या भाषेत आपल्याला काय, तिन्ही भाषा आपल्या तरी मुळ आहेत आता सध्या तरी आप पल्या शिक्षणात परत आदि आत्ताच्या ह्येच्यात आपल्या भाषेला आपण पूर्ण मातृतुरेच रूप दिले आपण
दिले
दिलेलं आय, शिक्षण पण भरपूर मराठी भाषेत चांगलं आय आ पल्याला आता करून दिले त्यांनी
आणि मराठी भाषा येणं ही सर्वात मोठी आपली हेच आहे. देणगीच आय आणि मराठी भाषा येणं हे आहेत कारण का महत्त्वाचं आय म्हणजे का आपला जन्म महाराष् त्रात झालाय, महाराष्ट्रात झालाय म्हंटल्यावर आपल्याला मराठी भाषा येणं हे साहजिकच आय आणि यायलाच पाहिजे.
आणि कुठली भाषा आता, मराठी भाषा असू दे, इंग्लिश भाषा असू दे प्रत्येक ज्यांची ज्यांची भाषा आहे त्या भाषेत त्यांची लोकगीत आहेत, सण, परंपरा परत ओळख परदेशा ची ओळख निर्मित करतात, भरपूर अशा भाषा आहेत त्याची त्याची लोकगीतं आहेत आपल्याला, परत गुजराती म्हण हम्म, होय होय पुनर्रचना करून दिल्या आप भ भाषिक आधारावर उदाहरणार्थ महाराष्ट्रासाती धर गुजरात
हा सगळ्यांची भाषा ही त्यांच्या देश शानुसार, राज्यानुसार अशी ठर
ठरलेलं आय होय आणि सध्या तर आपल्या भाषेत म्हणाय गेलं तर इन
अ होय. आणि आता इंटरनेटच होय आलेला आहे, त्याच्यामुळ सगळ आता तू कुठलं पण टाक इंटरनेटवरती तू कुठली पण भाषा टाक, ती येणारच ति
हम्म वैज्ञानिक आहे ग आता ते सगळीकडं, ते आता म्हणजे आपल्या काय म्हणते जीवनाचे एक ध्येय झाले, आपल्या जीवनात हा, काय जरी झालं आपण मोबाईल म तेच बघतोय.
होय होय. आता आपल्याला जरी कसला प्रश्न पडला असल, तर तो आपण लगेच मोबाईलवरती वि
बघतोय, हो आणि आपल्या ते भाषेंवर सुद्धा मोबाईल चालतोय.
चालतोय हा, हा
आता त्या भाषेत तिक आपल्या आता ते आहेत. तमिळ हायत तमळनाडू वगैर ह्या साईडच्या भाषा वगैरे, आहेत मराठी
सगळ्या त्यांच्या राज्या राज्यानुसारच त्या मा भाषा पडलेल्या आयता
होय होय.
आणि आपण महाराष्ट्र राहतो म्हटल्यावर आपली मराठी भाषा आपल्याला येणं हे साजिकच हाय.
होय. हो आणि यायलाच पाहिजे आणि आपण मुळ हेच्या आपण मूळ कोल्हापूरमध्ये राहतोय. त्यानंतर आपली भाषा आपल्याला प्रिय हाय. हम्म. भाषा ही काय प्रत्येक असं नाही आहे सोड की त्यांची भाषा आपल्यासारखीच आहे पण थोडी वेगळी अस त्या. हा. कोकण भागात जा. आपल्याला थोडी ती भाषा समजत्या. हा वेगंळी समजते आपल्याला ती पण थोडी थोडी.
होय.
त्यांना आपली समजत्या पण थोडी थोडी. आपल्या भाषेत असं एक एक शब्द आहेत ना ते त्यांच्या भाषेतला अ
पण त्यांना का समजत्या? ती मराठी भाषा आहे. म्हणून समजत्या जर आपण हिंदी मध्ये बोललो इंग्लिश मध्ये बोललो तर ती भाषा त्यांना समजणार नाही. हा. त्याच्यामुळंच गं आपली मराठी ठी भाषा कशी तू कस पण वळण लाव तेला ते वळण लागत लागत लागत जाते ह.
शब्दांचा अर्थ सुद्धा एकच आहे त्या भाषेमध
होय होय एकच अर्थ हाय. पण कस वेगळं वेगळं आपण उच्चार करतो. एवढच हाय.
होय होय उच्यरांवर सगळं ठरलेलं हाय.
ठरलेला असत.
हम् आणि इंग्लिश भाषा प्रत्येकाला समजलच असं नाही.
मराठी भाषा प्रत्येकाला समजत्या. हा त्याच्यामुळे आपण जास्त करून मराठीच बोलतोय. नाही नाही.
प्रत्येकांची भाषा ही आपल्याला प्रियच असत्या. हम्म आणि इंग्लिश भाषेमध्ये थोडं लोकांना हे होतयचना. समजत नाही थोडी कोणाला प्रत्येकाची बौद्धिक क्षम
नाही होय. त्याच्या मुळ मराठी बोलणं बोललं पाहिजेच. हा बोलण हे महत्त्वाचच हाय. मग ते तू कुठल्या पण गावात जा. प्रत्येक गावामधली ही भाषा वेगळीच पडणार.
होय.
पण आपली ती भाषा समजणार प्रत्येकाला हा एवढंच हाय.
ही भाषा आता तर आपल्याला इंटरनेट वरच सगळं त्यामुळे आपल्याला काय पुढं प्रॉब्लेम येईल अस मला तर नाही वाटत. हा.
पण वाचता यावी.
हा होय. मराठी भाषा ही प्रत्येकाला येत्याच सोड त्याचा काही प्रॉब्लेम नाही आता सध्यात तर
होय.
चालतयं. तुझा मला वेळ दिलीस थँंक यू.
हां ठीक हाय. हां हां बाय.